नमस्कार ताई.
नमस्कार, कशी आहेस?
मी छान आहे तू कशी आहे?
मी पण छान आहे. अगं, मी काल ना एका लग्ना समारंभामध्ये गेले होते तिथे खूप सुंदर सजावट होती. अनेक प्रकारचे पदार्थ होते आणि लोक मोठ्या उत्साहाने जेवत होते, पण कार्यक्रम संपल्यावर मी पाहिले की खूप मोठ्या प्रमाणात अन्न उरले होते ते पाहून मला खूप वाईट वाटले गं.
मी सुद्धा अशा अनेक ठिकाणी हे पाहिले आहे लोक अनेक पदार्थ टाक ताटात वाढुन घेतात पण पूर्ण खात नाहीत शेवटी ते अन्न कचऱ्यात जाते खरंच ही खूप गंभीर समस्या आहे गं. श
हो खरं म्हंटल तू. मला नेहमी कि आपण अन्न किती स सहजपणे वाया घालतो ना, पण ते अन्न आपल्या वाटत येण्यापूर्वी किती मोठी प्रक्रिया पार पडते याचा आपण विचार करत नाही.
अगदी बरोबर, शेतकरी अनेक महिने मेहनत करून पिके घेतात अधिक पाऊस कमी पड कधी पाऊस कमी पडतो, कधी जास्त पडतो, कधी कीड लागते एवढ्या अडचणी वर मात करून ते धान्य तयार करतात.
हो, अगदी बरोबर. आणि त्यानंतर ते धान्य बाजारात जाते त्या त्याच्या प्रक्रिया होते वाहतूक केली जाते आणि मग ते आपल्याला घरापर्यंत पोहोचवते या सगळ्यांमध्ये कित किती लोकांचे कष्ट असतात ना?
म्हणूनच अन्नाचा प्रत्येक घास महत्वाचा असतो आपण जेव्हा अन्न फेकून देतो तेव्हा त्या सर्वांच्या मेहनतीचा अन अनादर करतो ना? ह
दी बरोबर. बरं माझी आजी.. नेहमी म्हणते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. लहानपणापासूनच आम्हाला शिकवले गेले आहे ना कि ताटात अन्न शिल्लक ठेवायच नाही.
आमच्या घरीही तसच शिकवलं जात. माझी आई नेहमी सांगते की भूक किती आहे ते ओळखून अन्न घ्या बरोबर आहे ना?
हो अगदी बरोबर. पण आ आजकाल काही लोक फक्त फोटो काढण्यासाठी किंवा नवीन पदार्थ चाकण्यासाठी खूप अन्न घेतात मग ते पूर्ण न खाता टाकून देतात तुम्ही पण बघितलं तलं असेल.
हो, हो मी सोशल मीडियावर देखील काही प्रमाणात यावर परिणाम झाला आहे. लोक अनेक पदार्थ ऑर्डर करतात फोटो काढतात पण सर्व पदार्थ संपवले जात नाहीत.
हो अगदी बरोबर. यामुळे केवळ अन्नाची नाही तर पैशांची ना नासाडी होते ना.
खरं आहे अन्न वाया घालणे म्हणजे आपले पैसे वाया घाल घालवले देखील आहे.
हो तुला माहित आहे का जगात अजूनही लाखो लोकांना पुरेसे अन्न मिळत नाहीत.
काही भागामध्ये लोक उपाशी झोपतात काही मुलांना पुरेसे पोषण मिळत नाही अशा वेळी अन्नाची नासाडी पाहून खूप वाईट वाटते मला.
हो मला तर वाटते की जर अन्नाची नासाडी कमी झाली तर अनेक गरजू लोकांना मदत होऊ शकते, काय म्हणते
ह नक्कीच. अनेक संस्था उरलेले चांगल्या दर्जाचे अन्न गोळा करून गरजूंना देतात हा खूप चांगला उपक्रम आहे.
हो अगदी बरोबर म्हटलं तू. आपल्या शहरातही अशा संस्था आहेत. काही लोक लग्ना सभारंभ नंतर उरलेल्या अन्न त्यां त्यांनाही देतात.
यामुळे दोन फायदे होतात बघ. अन्न वाया जात नाही आणि गरजू लोकांचे पोट पण भरते.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. हे तर अगदी बरोबर आहे. अन्नाची नासाडी पर्यावरणावरही मोठा परिणाम करते ना?
कारण अन्न तयार करण्यासाठी खूप पाणी, जमीन आणि ऊर्जा लागते ना?
हो. अगदी बरोबर म्हंटलं तू. उदाहरणार्थ, भात पिकवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागत ना?
आणि जेव्हा तो भात आपण फेकून देतो तेव्हा त्या पाण्याची अपव्यय होते.
हो अगदी बरोबर म्हटलं तू अन्न, कचऱ्यात गेल्यानंतर ते कुजते आणि त्यातून हानिकारक वायू तयार होतात.
हे वायू वातावरणातील प्रदूषण वाढवतात आणि हवामान बद बदलाला कारणीभूत ठरतात.
होय तर. अं- नक्की बरोबर म्हंटले तू म्हणजे, अन्नाची नासाडी ही फक्त घ घरगुती समस्या नाहीए अं - तर पर्यावरणशी संबंध संबंधित मोठी समस्या आहे.
अगदी बरोबर. म्हणूनच जगभरात अन्न वाचवण्याबाबत बाबतात मोहीम राबवल्या जात आहेत
हो, मला वाटते की याची सुरुवात घरापासून करायला हवी.
उदाहरणार्थ, आठवड्याचा स्वयंपाकाचा यो योग्य अंदाज घेतला तर अनावश्यक अन्न तयार होणार नाही ना?
हो अगदी बरोबर म्हंटलं. माझी आई खरेदीला जाण्यापूर्वी यादी बनवून घेते, त्यामुळे गरजेपर पुरततच वस्तू घेत घेतल्या जातात आमच्या घरी.
ही खूप चांगली सवय आहे. अनेक वेळा लोक गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करतात आणि त्या खराब होतात म.
हो, अगदी बरोबर म्हंटली तू. फळे आणि भाज्या वेळेत वापरल्या नाहीत ना तर खराब होतात.
म्हणूनच नियोजन महत्त्वाचे आहे.
हो, अगदी बरोबर म्हंटले तू. उरलेले अन्नाचे काय करावे असे तुला काय वाटते?
हम् -जर अन्न चांगल्या स्थिथ स्थितीत असेल तर ते, पुढच्या जेवणात वापरता येते. काही पदार्थापासून नवीन पदार्थ ही तयार करता येतात.
हो.
यामुळे अन्न वाया जात नाही आणि नवीन चवही मिळते.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. शाळांमध्ये तर याबद्दल अधिक शिक्षण घ्या घ्यायला हवे असं मला वाटते.
हम्म -अगदी लहानपणापासून सवयी लाग लागल्या तर पुुढेही त्यात त्या टिकतात ना?
हो, अगदी बरोबर म्हंटलं तू. आमच्या शाळेत एका- एक- द्या ना. आठ स्वच्छ अभियान झाले हो- ते-
मग त्यामध्ये काय केले होते?
अग, -विद्यार्थ्यांना ताटात अन्न शिल्लक न ठेवायच आवाहन केला होता. ज्यांनी पूर्ण अन्न संपवले त्याचे कौतुक करण्यात- आले होते.
खूप छान उपक्रम आहे. अशा गोष्टीचा मुलावर चांगला परिणाम होतो.
हो. ह स न समारंभामध्ये देखील अन्नाची खूप नासााडी होते ना?
हो, विशेषतः बुफे पद्धतीमध्ये लोक जास्त पदार्थ घेतात.
प्रमाणात अन्न तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना.
आणि पाहुण्यांनी सुद्धा जबाबदारीने वागले पाहिजे ना.
हो अगदी बरोबर मला तर वाटते कि अन्नाबद्दल कृतज्ञता असली पाहिजे लोकांना
अगदी बरोबर कारण प्रत्येकाला अन्न सहज उपलब्ध नसतं.
हो अगदी बरोबर म्हटलं तू जर प्रत्येक व्यक्तीने रोज थोडी काळजी घेतली ना तर मोठा बदल घडू शकतो.
हो एक व्यक्ती अन्न वाचवतो तेव्हा कदाचित थोडा फरक पडेल पण लाखो लोकांनी तसे केले तर त्याचा परिणाम खूप मोठा असेल.
हो आपण स्वतः पासून सुरुवात करूया तर काय होईल.
नक्कीच ताटात जेवढे खाऊ शकतो तेवढेच घेऊया.
हो बरोबर म्हंटलं तू उरलेले अन्न योग्य प्रकारे वापरू.
हो आणि इतरांनाही याबद्दल जाग जागरूक करूया.
हो आच्छा या चर्चेमुळे मला अन्नाचे महत्त्व आणखी चांगल्या प्रकाराने समजले आणि मी सुद्धा कारण अन्न वाचवणे म्हणजे संसाधने वाचवणे प पर्यावरण वाचवणे आणि माणूस की जपणे होय ना.
किती सुंदर विचार आहे चला आपण अन्नाची नासाडे थांबवण्यासाठी आणि इतरांना फिरण्या देण्यासाठी प्रयत्न करूया.
हो हो नक्कीच.
धन्यवाद आजची चर्चा खूप छान झाली.
हो धन्यवाद ताई पुन्हा भेटूया नमस्कार.
नमस्कार.